हॅलो
हॅलो
आवाज आला गीता ताई
हा येतोय ग आता
हो काय करते आहे हा हा
हम्म स्वयंपाक केला ना आता कपडे धुतले भांडे घासले हा आता धुतले ग कपडे पण
माझी पण तीच तयारी होती ग पण लाईटच चाली गेली नाही गेली ना त्याच्यामुळे नळ पण चालले गेले
हा आमचं पण इकडं पाण्याची सोय नाही ग आम्हाला पण पाणी नाही भेटत आमची विहीर आहे पण ना ती पण थोडस चालतं
लांब आहे का
हा नाही माझ इथंच आहे घरा शेजारीस
हा हा
हम् पण आता आमच्या इकडं पाण्याचेच कोरड वाहून ना ग इकडं सगळं पाणीच नाही भेटत ग आमच्या इकडं.
आमच्या इकड पण तसच ग पाणी नाही राहत लाईट जर.. हा ना
टंचाई असते आमच्याकडे उन्हाळ्यात
ते हेडपंप पण आहे ना आता गावामध्ये
ह आहे आमच्याकडे हेडपंप पण आहे.
आहे का
पाणीच नाही त्याला पण हा.
पाणीच नाही का हम्म आमच इकड तर हेडपंप पण नाही विहीर पण नाही आहे.
नाही का मग नळां येतात का तुमच्याकडे.
नळ येतात नळ नाही आले लाईट झाले लाईट नाही आली. किंवा अ बोरिंगची मोटर जर ते ते तसे झाली का मग खूप लांब जावं लागतं
हा का
हा ना शेतामध्ये पण पडावं लागतं
हा ना आमचं पण तसच ग नाहीतर विहिरी म्हणजे विहिरी मधून बादल घेऊन जाय दोरी घेऊन जायचं आणि काढावं लागतं तेव्हा भेटतं आम्हाला पण पाणी
ते बेटता का
हम्म
सगळ तर पाण्यावरच काम आहे भांडे धुवायचे प्यायचे. ते स्वयंपाक करायला अंगोळ करायला सगळं तर पाणीच लागतं.
मग पाणीच लागतं आपल्याला सगळं कशा सगळं कामासाठी पाणाशिवाय काहीच होत नाही ना गं.
काहीच होत नाही.
हा ना
काय काम केलं आज
आज का माझं वडगाव अंगणवाडी क्रमांक चार मध्ये लसीकरण होतं.
लसीकरण होत.
हा लसीकरण होतो.
हा ते ग्रुपला फोटो टाकलेले आहे ते. दोघे अंगणवाडीचे एकत्र होतात का
हा सुरेखाचं आणि माझं दोन नंबर आणि चार नंबरचं असतं ना
नत एकत्र असत का जवळ जवळ अंगणवाडी आहे का.
हो
हा आता इकडं पण तसच होत तसच आहे तुमचं मग
हा तुमचं पण एकत्र असतं का धनवंती सोबत
हा अंगणवाडी क्रमांक एक आणि दोन सोबत सोबतच आहे ना.
हा
त्याच्यामुळे एकत्र लसीकरण करतात. हा खूप वे वेळ होऊन जातो का ताई पण
हा
बापरे मी पण तर घरी म्हणजे दोन वाजता दोन अडीच वाजले मला घरी पोहोचता पोचता. हा मग म्हणजे हा ते झाले घ्यायला ते तिकड खेतीयाला पण गेले होते ना. खेतीयाला गेले होते ते आज.
हा.
मग फोन लावला तर, झालं का म्हटलं, म्हणजे तुझं काम झालं का मी येतोय तर थांबली होती, मग मी त्यांच्यासोबतच आली.
अस का?
हा.
चांगला हाय, नाहीतर मग पायपाय तर खूप लांब चालावं लागते.
मग पाय पाय मग टाईम होऊन जातो ना ग.
मग टाइम होऊन जातो, अजून सकाळी आपण लवकर स्वयंपाक करून आवरून सावरून जातात, मग जेवण पण बरोबर नाही करतात, तर भूक पण लागून जाते अजून.
लागून जात ते बाई खरंच.
ह.
सकाळमध्ये ह ना घाई घाई मध्येच जावं लागतं ना ग मग.
हा घाई घाई मध्येच जावं लागतं ना मग महिलांना पण बोलवावं लागतं ना.
मग हम्म आणि दोन अंगणवाडीच्या लसीकरणना तर फारच गर्दी असते ग
हा खूप गर्दी असते. शाळेतले मुले पण कमी असतात, वर्गात अस.
हा ना, सगळं भरून जाते पूर्ण अंगणवाडी.
व्हग.
ह आज ना आमची म्हणजे, रंजना मॅडम पण आला होत्या.
हा.
तर आमची गरोदर माताची एक मिटिंग पण घेतली आम्ही.
घीेतली का?
हा.
चांगलं झालं ना मग.
ह.
लशीकरणाच्या दिवशीच घ्यायला पाहिजे ग.
हा ना असं बघ मग गोडा नाही, ह, असं पण कस महिला गोळा नाही होत ना ग.
नाही होत ना, वेगळे ठेवले जर तर मग येतातच नाही.
ते ते काम करून येते, असं करून मग किती टाईम वाया जातो ना ग.
हा वाया जातो, अजून खोटं पण बोलून देतात न, काय अस तस.
ते आणि येतच नाही ती.
येतच नाही दोन तीन वेळा पण जावं लाग त, त्या वेळ पण चालला जातो, मग आपण पण कंटाळून जातो.
हा ना. हम्म.
आम्ही एके दिवशी बोलवले होते महिलांना.
हा.
तर सकाळ मी स्वयंपाक करून जेवण करून साडे आठ वाजेला निघालेली होती, हा. महिलांना बोलवायला तर मी समजा साडेनऊ वाजेला हो ऑफिसला पोचून गेलेली होती, ग्रामपं त्यात ऑफिसमध्ये घ्यायचं होतं ना, मी याची सुट्टी पण होती अंगणवाडीची.
हां.
तर तिथं आम्हाला बारा वाजून गेले
ह ना
हा ना तरी पण म महिला येत नाही
हा
अजून आल्या तर आल्या दोनच महिला आ आल्या एक दोनची ताईची एक माझी
बस एके कस का मग दोघांची काय मिीटिंग घेऊ ग आपण मग
मग दोन
त्यानंतर दोन बायानंतर आपण घरी जाऊन भेट घेतो ना ग तस तर
मई
गृहभेट तर होतच राहते आपली घरी जाऊन हा
मग अंगणवाडी मध्ये टी ए चार वाटप केले होते ना अंगणवाडी तेक ताईनी त्या दिवशी गेले मग आम्ही पहिल्या दिवशी मग गरोदर स्ा भेटले मग दुसऱ्या दिवशी किशोर वयन मुलींना पण दिलेले होते ना त्यांनी बण त्यांना पण ते पण चार पाचच मुली होती पण ते रस्त्यात जात होत्या मुल्या कुठं कुठं फिरत होत्या ना, त्यांना सगळ्यांना बोलवून
ह ह
मीटिंग घेतले मग.
हो का? किशोरी मिटिंग पण झाली का तुमची या महिन्याची.
हा एक एकच मिटिंग झालेली आहे, अजून एक एक बाकीच आहे.
हा माजी बाकीय ग या महिन्याची.
बाकी आहे का?
हा
आम्हाला पण तसं करावं लागेलता येईल लशीीकरणाच्या दिवशीच मॅडम पण येऊन जाते
दनाच्या दिवशी कस सगळ्या बाया येतात ना ग
हा सगळे बाया येतात कोण ह एखादी महिला शेतात राहते ती पण येऊन कठ कामाला गेलेला असतो तरी पण येऊन जातो ना ल शिक
हो हम्म
त्याच्यामुळे चांगलं काम त त्या दिवशी जात होत
हा ना हम्म
आपल्याकडे पण विजिटला येणार आहे का सर
हम्
मग त्यांनी सांगितलं नाही ना तई आपल्याला
हा
आज लंगडीला होती व्हजिट
हा लंगडीला होती का विजिटज
हा पण त्यांना फोनच नाही लावलेला आहे आता
हा शहराला पण येणार आहे का
तेच नाही ना माहिती
नाही का
हम्म
हम
येणार जर तर फोन लावून देणार का ते काही माहिती
हा लावणार ना मॅडम सांगणार ना मग
हा सगळ्या गावाला विजिट राहणार का काय राहणार
हा नास बघ पहिले मलगाव बुलाणा इकडं झाली ना ग मग इकडं आता हा होणार वाटत लेंगडीला पोचले ना? घुताडी पण झाली ना?
गोटाळीला झाली का?
मग गोठाडीला पण झाली ना?
किती दिवस लागले तिथं?
काय माहिती बाई नाही ग एवढा दिवस कास काय लागतात? तुम्हाला मला समजतच नाही म्हणजे सगळ्यांच्या घरी एक एक घरी जाऊन विचारता का ते?
हा ते आपण किट वाटप केलेले आहे ना त्यांना
हा -हा
अ ते बेबी किट आणि किचन गार्डन असं काय -काय दिलेलं आहे ना त्यांना सगळ्यां म्हणजे त्यांच्या घरी सगळ्यांच्या घरी जात म्हण ते
अस.....
हा आणि प्रत्येक घरी जाऊन फार्म काय फार्म भरतात का काय? असं सांगत होती त सुमित्रा ताई.
अ्छा हा हा
त्याच्यामुळे मग त्यांना वेळ लागत असेल ना
हा हा हम्म
ते मग प्रोजेक्ट असं नाव विचारत अस असतील अजून काय काय दिलेले आहे ते
हा
अजून कस वापरतात काय करतात ते सगळं विचारत असेल ना?
हा
घोटाडी ला झाली का?
तस तर खूप म्हणजे आपल्या बाईकमधून फार म्हणजे भेटलं आहे ना ग
हम्म- हम्
हम्म कस मच्छरदानी सगळं काय काय भेटलंच आहे बेबी किट ना हा- हा हा
ती म्हणत होती काही महिलांचे म्हणजे आधार कार्डच नंबर लिहिलेलं होत ते घ्यायला आलेच नाही तर द दुसरे पण घेऊन गेलेले आहेत आई तर मला कसं करावं लागेल?
हा तस झालं मला पण असं सांगत होती ग
हा सांगच होते का माझ मन तसंच झालेलं आहे बाकी महिला असच घेऊन गेलेल्या आहे माझं पण लहान बाळ आहे ना माझ्यासाठी पण ना माझं पण तर नाव आहे अंगणवाडी मध्ये असं सांगतात ना ग ते?
हो हा ना आपण स्तंदाला दिलो ना ते मोठे बा बाड आहे ना ते पण आले ना ग?
ते पण आले ना चार तीन चार वर्षाचे पण आले
हा तसच झालं ग बाई.
भांडण करतात ग ते काय -काय वाटप परत ते पण आले चार-पाच वर्षाचे तसं काही मीटिंगला काही असं बोलवलं तर येणारच नाही ते
हा ना कसं मीटिंगला वगैरे आपण बोलावलं तेव्हा नाही येते बाया असं काय आलं हे घ्या ला पटकन येत तेव्हा ना
पटकन ज्याला नाही सांगितलं ते पण येऊन जातात
हा ना तसं मीटिंगला पण एकदा सांगितलं तर येऊन बसायचं ना आपल्याला त्यांना त्यांनाच मार्गदर्शन देतो ना आपण त्यांनाच शिकवायचे त्यांच्या बाळासाठी त्यांच्या आहारासाठी मग हा दहा पंधरा वीस मिनिट घेतो आपण मिीटिंग एवढं काय आपण त्यांना दिवसभर थोडं बसून ठेवतो का
हा ना तरी पण यायला तयार नाही
हा ना
हम्म हम् काही काही
हम्म
ते कोलचे पैसे बघितलं ग कोलचे पैसे
हा बघितलं ग मी तु सांगितलं होत ना तसंच बघितलं ना
पन्नास रुपये पण नाही
हां ग माझे पण चौतीस एक रुपया पण आहे ग हम हा ना
ह ह
हम आपली मराठी सुधरावी लागेल ग तेव्हाच आपल्याला म्हणजे तेव्हाच पैसे पडतील असं वाटतंई मला ना
हा तेव्हा क्लिअर मराठी बोलले ना तरच सगळ पूर्ण
आप आपली पावरी भाषा बोलून बोलून मग काही काही आपल्याला अडथळे येतात ना ग मराठी बोलायला त्याच्यामुळे हम्
हा तरी पण साठ सत्तर हायची तरी पाहिजे ना ताई
हा ना